नमस्कार हॅलो आवाज येतय माझा तुम्हाला? चाललंय बाकी तुमचं
काय नाही,
सगळं व्यवस्थित का?
हो सगळं व्यवस्थित. कॉल आलेला वाटत तुम्हाला.
हॅलो. आरुष ला काही गिफ्ट घ्यायचंय का?
काय गिफ्ट घ्यायचं तुम्ही सांगा ना काय घ्यायचं?
बर-बर बघूता. बघतो काहीतरी कॅडबरी वगैरे
हो तसंच काहीतरी घ्याव असं मला पण वाटत नाही आपण आधी आता जॉब लयच आहे, आपल्याकडे काही नाही आहे. आपण तेसच काहीतरी घेऊ शकतोय.
नाही, ठीक आहे! चालेल दुसरं काहीतरी बघू हो चालेल आणि सध्या काय करता तुम्ही.
आम्ही सधा जॉबलेस आहे. आय एम परसुइंग बीबी ए राईट नाव. माझ सेकंड इयर चालू आहे आथ.
आणि आणि आम्ही एम. बी. ए. ला आहेत. तुम्ही बीबी एला आम्ही एम. बी. ए. ला
हो म्हणजे हो-हो तुम्ही म्हणजे मास्टर साब आम्ही बॅचलर आहतो अजुन.
येस ते काच बसून झालं का नाही?
काचा नाही झालाय सर त्या खूप म्हणजे मोठ्या झाल्या थोड्याश्या एकंस वर फक्त आम्ही गेलो होतो इथे हार्डवेअर मध्ये तिथून त सोल्युशन आणलं चिपकत होतो आम्ही
मग काय प्रॉब्लेम झाला?
प्रॉब्लेम असा काचा मोठा येत ना ते त्यामुळे ते चपकत नाही येते म्हणजे त्या फ्रेम मध्येच बसती नाही त्या. आता उद्या परत जाऊन त्यांची हा रिसाईज कराव लागेल.
ओके,
त्यामुळे तस. ते कसं आहे त्या काचा ब्लॅक ना त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय जास्त ते एक त्यांनी कटिंग थोड्याश मोठ्या दिलेल्या असतील त्यामुळे ते इशू आलेला आहे. आणि एक काच अजून पडून गेली च्याकडून ते फुटून गेले म परत एक नवीन कास घ्यायची आम्हाला. अजून एक काच अडऑन झाली आमच्या याच्यात हो,
मी हे काय म्हणता बड्डेला कधी निघणार रे तुम्ही?
बड्डेला आपण आता आठ सव्वा आठ पर्यंत निघूयात. दोन जणांचे बड्डे आपल्या घरात आज म्हणजे एक आपल्या आत्याच्या मुलाच्या मुलालाचा बड्डे आज आरुसचा.
एक बाच्याचा आणि एक भावाचा.
हो एक भावाचा दोघं पाच जुलै एक दोन हजार बारा एक दोन हजार तेवीस
आणि अ मेनू काय जेवायला
मेनू मिसळ स
मिसळ
हो मिसळंच
ओके
तर ती कशी घरगुती मिसळ त्याच्यामु सांगता येत नाही चव कशी असणार काय
काळ्या रशीची लाल रशीची
नाही काळात असेल ऑलमोस्ट कारण आपल्या घरात कुठे जास्त लाल तांबड रस्सा बनत नाही
त्याच्यामुळेच आपले कलर काळे दिसतय मला असं वाटतंय
ते तर आहे त्याच्यामुळेच मी काळा मसाला खाणं बंद करावा लागणार
ओके आणि अ कांदा आपलं त मी असं ऐकलं विंध्याराज तुम्हाला क्रिकेटच ज्ञान देत होता की मी क्रिकेट कोचिंगला जातो तो असं वगैरे सांगत होता
ॉन्स मध्ये का हॅलो
हा बोला ना फ्लॅटवरत का तुम्ही
ननभाऊ सोबत आहे आम्ही
बर बर ठीक आहे चालेल
हो चालेल चालेल या तुम्ही
ते मला ॲसिडिटी झाली ना म्हणजे पित्त वेळ डॉक्टरच प्रिस्क्रिप्शन घ्यायचाय मला खूप ॲसिडिटी झालेली त्यामुळे
घेऊन टाकाव तुम्ही तेवढे बाकी काय अडचण नाही तसं तुम्हाला वाटेल ते घेत राहा तुम्ही
बर बर
हो हो
चालेल चालेल येतो की
हा घेऊन या तेवढं काय वाटलं त सांगा मला तस
हो ऍक्चुली ती ओमडी नावाची गोळी आहेत ती घ्यायची आहे ती चगळायची गोळी ऍसिडिटी वरती
ओके आणि तो विंद राजचं काही सांगितलं नाहीत
हो हो ते त्या विषयावर येणारच होतो मी तो बोलला काय म्हणे तुम्हाला काही कळत नाही म्हणे
हा हा
तुम्ही क्रिकेट खेळायचं कसं काय मला माहिती म्हणे तुम्ही मला नका शिकवू तर मी त्याला रिस्पॉन्समध्ये बोललो की मी डिसीक लेव्हलचा प्लेयर ए मी पुण्याकडून सुद्धा खेळलोय मोठ्या क्लबमधे देवदार क्लब मुळे
त्या क्लब मधून धोनीन ते खेळलेले त्यांच्या ट्रॉफ्या खेळलेल्या आहेत दिलीप ट्रॉफी देवदार ट्रॉफी त्यांच्यातून त्यांचं सिलेक्शन झालेलं आय तर तो मला थोडसं ग्यान देत होता त्या बाबतीत मी त्याला समजवलं की अरे बाळा असं नसतंय
त्याची बॅट तुटलेली आहे त्याच्यात मी त्याला सांगत होतो असं ठेव तसं ठेवतो जस स्टान्स बघितला मी खेळायचा
तर त्याच्यात काही मला असं छान असं हे दिसले नाही असे हंगर दिसला नाही डोळ्यांमध्ये त्याला खेळायचंच आहे ते त्याच्यातच काही करिअर बनवायचं असं फेल वाटतो मला तो तो असा असेल की तो ना अभ्यासात राहील ना खेळामध्ये
तो एक तर शिक्षकांचा मुलगा आहे मग त्याच्यावर तर प्रेशर तर आहेच
हो ते तर आहेच ना
पण मग त्याच्यात मला काय असं चामंग दिसून येत नाही का त्याच्याकडून काही होईल त्याच्यात कारण त्याच्यात खूप जिद्द लागते मेन खेळायला आणि शरीर लागतं
ह
त्याच्यात काही वाटत नाही मला तो पळत असेल वगैरे
नाही मला त्यांच लहान मुलगा आहे ना त्यांचा तो वाटतो तो काहीतरी करल त्या खेळात वगैरे असं
तो काहीतरी मला अतरंगी दिसतो नाही का थोडासा वेगळा आहे तो आणि तसेच मुलं पुढे जाता खरं पाहिलं गेलं तर हे हुशार म्हणजे स्वतःला समजत ते फेल होऊन आता
आणि मी असं एक वरचा जॉब सोडून दिला
हो त्याचा मॅनेजर सोबत काहीतरी वाजलं वाटतं. त्याला सेल्स मधलं सुद्धा काम करून घेत होते. तो बोलला पगार देताय म्हणजे का काही बी काम करून घेतील. त्याच्याकडंच जो स्किल आहे, तो कोडिंगचा तो बाकीच्याकडे नाहीये.
नाशिकमध्ये कोणत्याच ब्रँडचा मुलांना येत नाही ते त्यांच्याच ब्रांचमध्येध्ये दोन जण आहेत एकाला अर्धेत एकाला पूर्ण येतं नोमालला
ओके
ह म हेलं काम फटाफट करून घ्यायचा हा तर मग त्यामुळे याला बोलायचंय का तू रिकामच बसतो मग तू काम करत नाही हे नाही ते नाही तो बोलायचा माझे माझे काम तर मी केलेले आहे तो बोलतो जो तिथला मॅनेजर होता तो बोलायचा एवढ्या गाड्या पेंडिंग य तेवढ्या असंय तसं हे ते तेचं झालं का, मग तुम्ही सेल्स करा तुमच्याकडे येत नाही तर, गाड्या आमच्याकडे येत नाही. सर्व्हिसिंग ला आणि सर्व्हिसिंग ला त वेळ लागल ना दहा हजार किोमीटर चालल्याशिवाय कस काय गाडी सर्व्हि सिंग ला आणतील लोकं त्याच्यावरून त्याचा वाद झाला. भरपूर गोष्टी होत्या वगैरे वगैरे. त्यामुळे त्याचा वाद झाला आणि मग त्याचा त्याचा विचारचा का वगैरे कोणाच तरी फोन आला ब्रांच मॅनेजरचा मोठ्या याच्यातुन सातपूरची जी मेन ब्रांच आहे त्यांची.
ओके.
जव्हान एवी त्यांच्यातून त्याला फोन आला त्याला बोलत होते ते, मी तिथेच होतो त्याला बोलले ते का तुमला जमत नसेल तर नको करू, म हाभी रागाच्या भरात बोलून गेला का नाही जमणार म्हणे मी नाय येणार असं, तो आता घरीच आहे सध्या.
ओके, नाही त्याच्या भरोश्यावरती आपण थर घेत तली मग ते आपल्या इथरच काही असं नको व्हायला.
नाही नाही, त्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही ना त्याचे कॉन्टॅक्ट आहे मध्येजी आणि वाटलंस तर त्याला घरी सगळी काम बी येतात, त्याचात काही वाद नाही. मेन का माणूस आपल्या जवळ आहे ना.
हो ते तर हायचं. ते तसं तुम्ही बघितलं असल ओलाचा कसा प्रॉब्लेम
नाही नाही, तस ॲथर नाय होऊ शकत ना, म्हणून ॲथर कर आहे आत जिथे आहे फक्त विकण्यावर लक्ष दिलं सर्व्हिसिंग व लक्ष दिलं नाही त्यांनी इच दोन्ही बी तसच यांच मेन सर्विसिंग वर फोकस आहे जास्त
तसं ते इलेक्ट्रिक गाडी परवडते खुप आपल्याला नाही का?
हो हो खूपच जास्त हो त आम्ही ट्राय केला आता परवडतेय तर खूप
कारण की पेट्रोलला खूप जास्त आणि त्या तर अ ते नवीन हो ते आल्यामुळे या गाड्यांचे इंजिन पण खराब होऊ राहिले
हो म्हणजे मेन एवढा इफेक्ट पडत नाही हे परफॉर्मन्स वाढतोय उलट त्याच्याने कारण मग एक की एक नॉकिंग असते इंजिन मध्ये जेव्हा आपण एक्सलेटर देतो ना तेव्हा नॉकिंग हा प्रकार असतो इंजिनमध्ये तर त्याच्यानी बूश भेटतो आपल्याला
ओके
पण त्याच्यामुळेच माईलेज पडतय अस एवढी काय अशी डॅमेज होत नाही गाडी अजून ती कालांतराने म्हणजे त्याला पाच सहा वर्ष लागतील लागून गाडी खराब व्हायला
हो पण ते खराब होणारच ना ओ पण असं कस काही प्रॉब्लेम नाही आला
हो ते तर आहे मग आता ते सरकार वर हें ना डिपेंड त्यांना पैसा करायचा आहे अस तो नितीन गडकरी एकच आता तो म्हणतोय एटी फाय काढायच त्याच्यानंतर डिझेल मध्ये बी तो बोलतोय आयसो बिट्रोल काढलेला आहे आम्ही ते बी टाकू शकतो डिझलमध्ये डिझेल तर मग पुर्ण इंजिन खराब होईल पेट्रोललच तरी आहे ठीक रिलायबल आहे डिझेलला प्युअर पॉवर लागते डिझेलचा टॉर्क जास्त आहे ती मेन खूप म्हणजे जड वाहन वगैरे आहेत किंवा मग असे जास्त चढावर गाडी चालते त्या गाड्यांसाठी डिझेल इंजिन बनलेलं होतं पण मग त्याच्यात जर का ते पॉवर जनरेट नाही झाली मग ते उपयोग नाहीये आणि तिथं फेलियर झालं तर भरपूर ऍक्सिडेंट होऊ शकता
हो
खूप कारण आहे त्याचे खूप लॉस बी आहे आणि ते इई इथनॉल बनवण्या साठी ना खूप जास्त पाणी जातय आपलं
ते तर आहेच पाणी खूप जास्त होत आहे आपलं
रिपोर्ट वर गेला होता तिकडे
हो
तर त्यांनी सगळी रिपोर्ट काढली सगळं केलं तिथे तर तिथं धूळ खूप होते प्रदूषण खूप मात्राने होते त्याच्यामुळे ना त्यांनी केली आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली सरकारने तर तिथले सिक्युरिटी गार्ड वगैरे ते काढून नव्हते व्हिडिओ फोटो तो म्हणे कसं काय काढू शकतो तो म्हणे पब्लिक रोड आहे म्हणे मी काही करू शकतो त्याच्या त्यांचा वाद झालेला होता.
ह
आणि नंतर तर नितीन गडकरीला विचारलं सुद्धा का? पाण्याचा एवढा वापर होतोय वगैरे वगैरे त तो बोलतोय. आपल्या जगात पाणी खूपे म्हणे, जो बोलतोय
आता तुम्ही कुठ आहात.
आता आम्ही इथे, नाशिकमध्येध्येचे ना सध्या.
ठीके चालेल मग मी तिकडे आलो की, तुम्हाला कॉल करतो ओके.
चालेल चालेल.
हो चालेल.
झाला.
कट करा मोप झाल कमी करा.
हॅलो सुरज गोलमा
दार उघडं